हॅलो.
हॅलो हा.
मग आली का? मी काय म्हणल तुम्हाला?
हा आणि
कीती आले?
पहिल्यांदा चार होते बाई आता काही दिसणाच काय किती काण म चार मधुन दोन दोन फे हे झालते माझे.
हम्म हं.
दोन्हीच झिरो झिरो दाखीले.
हम्म हम.
अन् तिसरं लागलं होता मग तुला अता हे चौथा ये.
हम्म.
अजून वाढत आहे का काय कोणात? आ मग तेना ऊचाला नाई ना?
चौदा तारखेच घ्या
ते मतलब वान
हं मग काय कवाच्यान आपला वापर करून घ्यायचा. तुम्हाला नाही कळत.
हाव. अगं लोकांचा किती फायदा केला ना कोमल तूला सांगते कोण नाही कोणाच या दुनियेत.
मला लय घडलं आ त्याच्या मुळ मला कुठं जावचं वाटत नाही नको वाटतं ते बरे आपलं घर भलं आपण भलं दोन पैशे कमी तर कमी.
तेच आहे नाव
हा डोक लाव नये.
करून सवरून तरी बाई ना ओ काय म्हणते ना वर टागडीच करतात.
आणि तिथ लय आता तर लयच चालू आहे आपल्या
हा. तेच आहे ना.
आणि मिटिंगला राहायचं पत्ता नाही.
हा आयतं द्यायचा यांना आयत हम्म. आयत लागायच खायला.
अग मी म्हणते मी कव्हाचे उठेलेच. सगळं स्वयंपाक आवरून सवरून
मग त्या सगळी सोडून नाही पहाव वाटत ना. तिकडून आल्यावर पहिल बोर होईल. आता काही कराव वाटत नाही. काही नाही.
ते लंगडीला बोलुन राहिले ते सर या ना मावशी, या ना मावशी, ती मावशी एक तेनं दोन
मग मावशीला मावशला जा म्हणा ना मग मावशी कोण येत नाही म्हणा.
हं. ती मावशी एक नाही ना दोन नाही. तेच सर बी हासुन राहिले.
मावशी जोक खालीवर होता. यांच्या घरी कोण आहे.
ह.
हाय काय. पण मग असं आहे. मग असं येत नाही मग नंतर म्हणते, आम्हाला आलं नाही ना आम्हाला आलं नाही.
आ.
जायच्या टायमाला कुठ जात नाही.
नाहीत. अवघड आहे लई पायाच. आणि परत म्हणत्यात, आमची नाव नाही घेतली. आमची नाव नाही घेतली. त्या गवळ्याची बाई नुसतं पागल झाले. पाहिले की
हो.
हां. नुसतं पण गळ्याने आमची नाव नाही घेतली. आमची नाव नाही घेतली. अगं या गवळ्याच्या बायला जे जे भेटू राहिल ना. ते ते इतरू राहिल्या बाया लई.
हा.
त्यांचं म्हणणे सगळं आम्हालाच पाहिजे.
जरा श्री गोंड्याच्या तिथक्याच उड्या मारते अजून
हा.
गनिमत त्यांच्या सगळ्याच नावाने श्रीखंडेश लोकांना गावात नसतं बसून दिलत लोकाला.
हा.
हाय ना.
अवघड आहे बायाचं लई.
सोन्याची बायको आहे ना गटात नाही.
नाही नाही ती गटात नाही. तिचं नावच चेंज होईल ना नाही.
कोणत तिकडचं आई बापाकडचं. हो.
काय माहिती कौन तिच्या आई बापाकडचंच नाव अजून सार. इकडचं नावच नाही.
बंगला पण होईल नाही बाकीच काही इन लीगल.
हा.
आधार कार्ड बनून निघतना.
हा अजून आधार कार्ड बनविलं नाही इकडचं.
हा. दिवस का झोपल होता दोन पोर झाले ना.
दोन पोरं झाली तरी बनेल नाही. तूच पाय मग आता.
काही अडचण येत असेल बहुतेक तिला नाही का. पण अडचण बी म्हणले तर किती अडचण येते तरी लोक काढत्याती.
अगं बाई पण मग आता दोन पोरं झाले ना आता पहिले तर पटकान होत होत आता तरी थोडा टाइम लागतो कवा हायला
हो हम्म त दीट काढणे आता दीट काढ नाही तिच्या उठला
क हा दीट काढ तिच्या आज तिचां मेकअप करला होता ना
हम्म
फोटो काही प टाकले नाही वाटतं तर
नाही अजून ते एडिटिंग करून टाकणार आहे ते भाई
ते प्रियांकीेच्या पुरीच पाऊ का केला त्यांचा
नाही बे तसं काही कोणाची बराबरी नाही आता चालूच आहे सगळच काढते म्हणा
हा ते तर आहे म्हणा सगळेच काढतेत
मग
अगा पंढरपूरला प हेवा या लाहनात पंढरपूरला पैपी जाताना ते लोक किती काढतते कॅमेऱवाले
हा ड्रन आता सगळ यंदा सगळं बंद आहे.
ड्रोन नाही अच्छा साधेबी चालता चालता फोटो काढ त्या
हा वाडतेना
हां साधे आपण पैपी चालतो ना पैपी चालताना व्हिडीिओ फोटो काढी द्या. माग चॉईस हारशन काढली ते इंस्टाग्रामवर टाकत नाही ते लोक हा ते लोक लय राहत्या.
तिरी हराहात ना कॉनटें क्रिएट
हा कॉनटेंट क्रिएटर मग चोईस बिले होती मी पई बी गेलतो ना तु म हरश नाही का त्या कॉन्टेंट क्रिएटरचे फोटो बी काढले काढून घेतले त्याच्या कोण. आणि ते आयडी बी घेतली त्याल फॉलो करायला.
मेनशन करताल किती आपल्याला
त्याच्या कुणाला आयडी घेऊन त्याला फॉलो करून
हम्म त्याच्यान म्हटलं जवळ यंदा मजाहती जास्त भरते ते कॉन्टेंट क्रिएयट हची सुरवात
हां
व्हिडिओ बनवण्या साठी
मजा क येते बरं का तुला सांगते पैपे चालताना असं वाटतं नाही काहीच वाटतं नाही.
मग त्या दिवशी नाही का ते अ दिवे घाटात सगळं ड्रोनच शुट होत. ते वारीला पूर्ण ते अंधार होतात ते ड्रोनच्या उजेडाच गेलं ती वारी पुढं
खरंच
पण ड्रोन चालणार नाही आता. ड्रोन लगेच बंद करून टाक म्हणजे शचाडी आता हे असं नाव चालू नाही का त्या बाहेर उद्यो
हां हां
ड्रोन
तुला आला जाते उद्धम मदारचा फोन पूर्णम बुद्धमादाद.
नाही ओ टीफीन नेला ना. पण बये सगळयाला आले पण मला नाही आला.
फोन करायच होताना मंग तिला
फोन करीन ना
तिला नाही त्या निक हिला अ तिचा नंबर आहे प माझ्याकड.
हम पाहिल ना मी तिला फोन लावून
काय नाय त्या पोरीच
ती पाहुणी हा मी तेच म्हणले गावातली पाहुनी काय कोणती कोणाची
आशुची भाचीन ती
कुठली?
सी नाय का ती तिचा नवरा नाय का मेला आता ते कल्पना कल्पना.
ते आमच्या बापून पैसे गेले त्या बाबाकडून तेच का? हो ना.
काल गेलोते.
मंग आम्हाला एवढा दिवस माहिती नव्हत आम्हाला आत्ता माहीत झाली ती गोष्ट.
ते नाही ते नाही ग हि आशोक नाही का आशोक नाही पांडू आप्पाचा
ना त्याच्याच मेहुणी कडून गेल होते म्हणत्या हमम.
त्यालापण चार पाच दोन चार बहिणीये.
कोणत्या तरी
आहो का मंग ते मंग वारल नाईका त्या फा हे घेतलं होत.
हा मग त्याच्याकडच गेलो होतो.
हमम.
गेलो तेवढं मला माहितीये ना.
ह का
हमम.
तुला लागल त नंबर पाठीवते मी व्हॉट्सअपला तिचा त्या पोरीचा.
हा. हो ना मी येथून फोन लावीन मंग ओटी पी देईन ना मग मला तर केला माझ्याकड त्या दिवशी झेरॉक्स नव्हते मग मी तिने काय केले ओरिजिनल फोटो काढून घेतले. त्याचा ना वी काही कनफ्युज झालं असेल तिच्याकडून मग
काढली होती.
तुम्हाला ओ टी पी आलता का? तुम्ही तिला फोन केला असेन. परि म्हणे नाहीत अजून मग गणवेश फॉर्म आहेत तिथं.
हा करीन.
होईल तसे ती बाई फोन लावून देईल तसे
हमम.
तिच गाण कोण गेल गाऊन
ध्यानातून गेलं असेल तस तुला नंबर पाठवून देते मी तुला व्हॉट्सअपला
हमम.
वैष्णवी निकम म्हणून तिच नाव.
हमम.
व्हॉटसअपला न-नंबर टाकला मी तुला. म्हणजे आता असं स्क्रीनशॉट मारून टाकलं.
ह्म ह्म.
ह चालल मग करा आराम, झोपती मी बी दराशिक आता.
संध्याकाळी बोला.
ह्म.
थांब ना दोन मिनिट, तीस सेकंद. भोलू आला का?
हा आला केव्हाचा.
हां का.
ह्म गेलं झोपलं.
वर झोपतो तो.
हां.
बर बर.
वरच जस काम झालं, तस वरच झोपू रायला.
बर बर, करा मग फोन.
हा करींना.
ह्म.
तिलाक फोन करून पाय, म्हणा मला कामून नई आला ओटीपी?
हा करते.
हा ना तिथं मेसेजवर येत आपल्याला, उद्यम आधार म्हणून, बरं का.
बर बर, रिटर्न कॉल करा मला परत.
रिटन?